लागतात येतय बाई लाग ताहेत आता कॉलम जरा बरं वाटतंय.
तेवढं लावत असतील ना? म लाईन व्यस्थ असल्यामुळं बी लागत नसतंय म्हणत होती.
ल की पण प्रॉब्लेम होतो ना.
हां आणि कोणतरी मला म्हटलं काल ना ते कॉल जे आहेत ना ते. चेकिंग चालू होते ना त्याच्यामुळे लागत नव्हते म्हंटले. पण बाकींचे लागत होते फक्त माझेच नव्हते लागत.
नाही नाही माझे नव्हते लागत. प्रोब्लेम च होत होता हो तुला आलं तुला ते ट्रान्स स्क्रिप्शन काम आलं का?
नाही ना हे काम पण मला लय उशिरा आलाय परवाच्या दिवशी दुपारी आलंय बघ मला हे.
उद्या येईन सोमवार आहे ना उ द्या उद्या म्हटलेत नवीन लोकां येईन.
असं आहे का मला दीदी तेच म्हटली सारखं रिफ्रेश कर मी सारखी हे पण येत नव्हतं. त्यांना सारखे रिफ्रेश करत होते अगं मला वाटायचं येईल हो जास्तच दिसतंय आमच भीड आहे ना ग त्याच्यामुळं. बाकी अजून काय म्हणते गेलतीस कि नाही अक्काकडं?
उन्हाळ्यात जाऊन आले आणि आता मा गच्या रईवारी अक्कलकोटला होतो आम्ही.
अक्कलकोटला?
हम्म.
हो हो काय?
सॅटरडे संडे हा.
हो काय? हम्म हम्म हम्म. बाकी अजून आता लय लय उष्मता आहे.
आहे.
हा मग भरपूर आहे मरणाच गरम होतं इकडं पण
मला वाटलं असेल थंड
नाही ना लय गरम होतंय आगं इकड पण आणि तिकडं मुंबाईलला तर काय विचारायलाच नको हम्म हम् ये तुम्ही काय झालं
शेकून निघतय शेकून शेकू न इतकं गरम आहे.
शेकून निघतय का? मी मुंबईला ना कधी आलेच नाही फक्त तर गावाला जाताना आणि ट्रेन मध्ये बसायला आले होते. त्याच्यानंतर नाहीच कधी? माझे आहेत ननंद चुलत ननंद नाही माऊस नंदा आहेत माझ्या त्या पण सारख्या बोलतात वहिनी. आपण कशाच जाण होत.
हो आता तू पुण्याला इतक्या दिवसांनी पोहोचली मुंबईला कधी पोहोचणार तु
हो इतक्या म्हणजे कितीतरी वर्षानंतर जस सासवड सोडल ना तस नाहीच आणि आधी पण कस डला जायच पुण्याला नाहीच असं पुण्यामध्ये जाऊन राहिले असं नाही पहिल्यांदा झाला असं आणि छान होत अगं तिथला पण म्हणजे ते कम्पस एरिया चांगला होता मला आवडला अगं तिथं
म्हणून तू थांबलीच नाही तर नसती
म्हणून तू म दिली तेच म्हणते तुला आवडलं म्हणून थांबलीस छान वाटल तिथ पोरांना खेळायला पण मोकळं होत गरम नव्हतं होत काय मज्जा आली आणि सगळेच जण होते ना दोघी तिघे जाणी मई आली आम्ही ते आईची भरली ते बघितलंत काय.
बघितलं की . बघून भारी मस्तं झालं. ते गं तो.
हा- हा-हा-हा, अगं मै. तेच म्हंटले आली आता योगायोगाने तर भरून टाकावी म्हटलं. नाही नाही तर आमच तिघींच असं आवर्जून. जाणं होतयं गं एक येते तर एक येत नाही.
एकत्र मिळत नाही ना तिघींच्या तिघी.
नाही नाही मगं असं. गेल्या धोंड्याच केलंत तिने आम्हांला धोंडेजेवण तेव्हा मगं आम्ही एक एकटीनेच भरली होती ना. मग ह्या वेेळेस तिघीजणी होतो, तर लेकर पण होते मग ते डेकोरेशन ते व्हिडिओ ते बनवायला मदत झाली ना पोरांची. तर मग एवढं काय वाटलं नाही. ह. बाकी अजून काय म्हणते हा महिला पण छान वाटलं आम्हाला पण छान वाटलं. आता काय करते. ते जरा त्या ग्रुपला मेसेज टाकते . हो हो.
आवाज येतोय का गं. हॅलो. कट झाला कायं आज. हॅलो. हॅलो. हो. हॅलो.